हा आम्हाला फक्त खायला पाहिजे.
खायच सोडा असं मिस्टर असं मागत नाहीत काय तर करून देखायला वगैरे.
मीच त्याच नाही करायला लावतोय.
तीच आठवण येत असेल बघा डाळ पाणी खाऊन दमलाशिला.
त्याने आधी खायला काहीतरी मागायच्या आधी मीच म्हणतेय आपण आज करूया काय
ह आपण करूया याकामध्येध्ये- अवघड आपण करूया का म्हणायचं नाही आपण करूया का म्हणायच. तुम्ही करणार काय?
नाही नाही आपण करूया म्हणा सगळं साहित्य तेवढं द्यायचं करून. थोडणी टाकत बसते त आपलावण करत
ह मी करताय पुरणपोळ्या?
सासु आमची करता.
करत्या सांगा कि करायला.
का ओ?
सांगा करायला आ आमच आपण पुरणपोळा करूया आणि तुमची सासूक नाही. त्यांना म्हणल मुलगा नाय माझा तुम्ही सांगितलं असिला मी दिलेलं
आं
हम दिलेलं मी दिलेलं मी दिलेलं सांगितलं तिला कानवलं आणि ते
नाही नाही सांगायला नाही काय चांगय वेळेच कुठ असते.
ह म्ह तर खावा खावा चोरून चोरून
परवा होतच. खावा चांगलं चांगलं करून.
हम्म हम्म होय म्हणायच नाही का आमचा आचारी गेल्यात पुण्याला.
ह ह
हम्म
हाकडे तुमचं म्हणजे तुमच्या सासून ना तीनच मुल काय?
होय आधी पण होती ते कस लहान लहान असतानाच वारलंत नाही. हम्म चार महिन्याचं पाच महिन्याच मुलंच होतीत सगळी मुलांसनी हे नव्हतं ओ तिथ त्यांच्यात
हम्म
लघुत नव्हतं मूल मग ते ना हा नाक टोचल्यात आमच्या नवऱ्याच तेनच्या सासून. तवा कुठं हेनी वाचल्यात असं हाय.
म्हणजे तेथे मुलं किती होतीत आधी?
आं‌
आधीची किती मुलं होतीत?
आधी अं एक दोन असं काय तरी हुतीत. तीन तीन काहीतरी हुतीत आधी मग तिन्ही पण तसच झालं.
आई गं.
होय.
मग
मग ते अं. त्यांची सासू आहे कनी आमच्या सासूची ते काहीतरी मागून घेतली वाटत. असं असं त्याच नाक टोचतो आणि जगुदे म्हणून
आई गं.
होय.
लई त्रास काढलाय की तुमच्या सासून तुमच्या सासून पण मग त्रास काढलाय की.
कमी नाही तेला हाल लई केलेलं त्याचं. सासु तेन जेवायला देत नव्हती.
हा.
चोरून खायची जेवण तेन. बाहेर गेल्यायला बघायचं तेवढंच काहीतरी चुटुकदिशी करायचंं खायच शेजारी आणून द्यायचे. खायला देत नव्हती म्हणून अस लई काय काय हाल झाले रानात आणि भांगलायला जायचं. दीड महिन्याच असतानाच पुरगी पोरासनी घेऊन. बाळाला तेन घेऊन. चार पाच महिन्याच असताना चार पाच महिने झाले की घेऊन जायचं तसंच रानात म्हणून आता तसं हाल हाल करून
हम्म हम्म.
असं बडबडत बसली कणी लई बोलत्या असं केलं असं हाल खाल्ल तसं. हाल झालं.
हम्म हम्म. मग तुमचे सासरे काय करत होते.
तेनी होय मजुरीचं की काय पण पडलेली कामं करायची कसली पण
खरंच आहे.
हम्म. मग
पहिल्यातली अशी माणसं सांगाय लागल्याव असं ऐकत बसूस वाटत.
होय वाढतय होय.
आमची दादी तर असली कडक होती. कलेक्टरची खुर्चीच हलवलेली तिच्या सकट बसलेली.
कोण?
आमची दादी.
हा.
दादी होय कलेक्टरची खुर्ची झाल असं ते बन बसत नाही. आंदोलनला अ महिना होत आला तरी ह्यांचं कोण काय असं कानावरच घेना. डायरेक्ट. उठली गेली ऑफिसमधी न कलेक्टर सकट खुर्ची हलवलेली.
होय.
व्हय असली आमची लय कडक होती.
हा.
पताता येत बी नाही बघ जेवा की आता पटपट. येतील कोणी चट करून.
आणि घरी येऊन काय करणार?
काय कराला मुलास्नी यायचं.
हम्म.
कधी येतात प नसतायत नाही कोण विना पण झालं अजं
हम्म.
मग ते आता स्किन दाखवले मग ते त्याची गॅरंटी वेरंटी काय जायल वगैरे काय असं. प्रॉपर म्हणजे कायमच जायला पाहिजे असं नाही सांगायचं.
होय होय. सांगितलं. चांगल्या म्हण भेते ति ना फोडक्यात दिले तीन दिल्या असती. दोन क्रीम आणि अं शॅम्पू. त्या चष्माच दाखवून आलो. चष्मा तुटल्याला नाही. आत्ता सहा मिनिटं झाल्यात बाई.
होय.
मग
पार्टी कररकी हगतीव अ अस वेळ काढा.
हम्म तुम्हाला दुसरं काही सुचत नाही काय हो पार्टी पां्टी पार्टी. कायतरी. न पाठी कराये काहीतरी पाहिजे की त्याला.
ह्याचा ब बड्डे हाय न्हव.
हा गेला . ह ह मुलग्याचाय कुणासमोर काढायच. मुलग्याच आहे ह मग काय न्हेताय
हा त्या त्या दिवशी कायतरी करूया.
हा.
हम्
तर कवालिजीच नाही ना वाढलेला काय दोनच आहेत ना आता.
आता ते पूर्ण झाले आता. सतरा वय अठज तीन. माझं कॉलिंग च पूर्ण झाल्यावा शिवाय घरला यायचं नाही.
तेे लग्न झालेला ना, चांगलं आता.
हम्म औरंगाबादलाय?
आता परवा लग्न झालेलं.
ते तेथच की.
औरंगाबादलाय?
मग महिना होत आलाय क सासूबाई त्याच्या बरोबरच आहे सांगितलं ना. पच, अरे यार म्हणजे जॉबला औरंगाबादला ये ती.
हम्म हम् हम् चांगलंय बाय. बाहेर झा बायक
हम्. और कुछ? और कुछ?
कुछ नहीं होगा.
हम्.
पावणे चार वाजले.
हम्म.
आय ते एवढ तरी घेऊन चल बाबा, नाही फोण आता, नाही फोन
हम् हम्.
बायका अडंगना बसत्यात एसटीची वाट बगत.
होय.
हम्म.
डीमार्ट ला जाऊन आली स, तीस का नाई बाई?
हां?
डीमार्टल म्हनले जाऊन आली असतीस का नाई?
होय तोपर्यंत गेला असं तर माझी वाट्याची बी आन. जवळ वय ते बाई. न अ नयन तारा अं न हॉस्पिटलमधे गेलतो, चषम्याच्या चालत. हो गड इथंन आणि हीकडं. स्किन केअरला. उभं उभ आणि काय?
आनकीन काय नाय.
जालेत नऊ त्रेपण, आता श करा मी नंतर सांगते तुम्हाला.
ह्म बर आता नको करायला?
आता न गो घरात गेल्यावर करूयाके.
ह्म आता पाच ला पाणी येणार ना?
येऊंदेकि नंतर करा.
हम. संध्याकाळी पण बोलायला काय होतय कुणास ठाउक? संध्याकाळी पण बोलत नाही व्हय.
हा संध्याकाळी सेमिनारचं कॉल असत्यात बाई. त्याच्यासंग बोलत बसाय लागतय, हा आज काय कसं काय? केलं नाही कुणास ठाऊक.
हम. चालू असतील तिचं.
होय, ती तिच्या जावंच्या मोबाईल वर करतत्याना.
झाली दहा मिनिटं हुश्शर अर्धा मिनिट जास्त